हा येतोय आवाज बोला,
आल का हम्म,
हो येतोय, येतोय, कसला शॉप आहे तुमचं?
माझं ऍक्च्युअली रेडीमेड वेअरची शॉप आहे, लेडीज वेअर, तर कॉट सट आणि, ओढणीचे सूट, जीन्सवररचे टॉप वगैरे, असं सगळं श म्हणजे, सिल्कर ते आता साड्या पण सुरू, केलेल्या लाट्स वेक पासून,
अरे वा,
पण आणते, तुम्ही माझं पेज चेक करा, करा इनस्टाग्राम वर, मनस्वी कलेक्शन् म्हणून, मनस्वी कलेक्शन ट्वेंटी थ्री हो, आणि मी आता ते पा क्लीनर चे फुलं ऐकले का तुम्ही? मी पोर टाकलं होतं बघा माळ हा, त्याच्या माळी पण बनवते. त्याचीच ऑर्डर कमप्लीट करते आता,
शॉप वर बसल्या बसले ते पण चालू अस,
हो, हो, हो कस्टमर नसला का ते, करत बसते मग मग उगच वेळ वाया घालव, अर्थ नाही,
हो मग हा तुम्हीच टाकलेलं आहे का मग ते?
हो हो मी बनवते ते, पाईप क्लनरचे फ्लावरर्, क्लासेस पण घेते मी त्याचे,
आणि काय काय फीज आहे त्याची,
लहान मुलांची घेतले मी, समर कॅम्प म्हणून, त्याच्यामध्ये अ, साडेतीनशे रुपयात. त्यांना तीन चार आर्टिकल शिकवले, याचे पाईप क्लीनरचे म, रियल वगैरे माझ्याकडेच होतं ते,
सगळं तुमच्याकडे,
हम्म,
छान रिस्पॉन्स मिळाला त्याला, सुट्ट्यांमध्ये आता लेडीज विचारताय. हो, लेडीज विचारताय आता, वर्कशॉप साठी हो आता हे फुलांच खूप, केरज चालू आहे ना, इंस्टाग्राम वर त्याच्यामुळे मग सगळ्यांना शिक, च अस झालंय, मॅम बोललं मला घेऊ म्हणे एक वर्कशॉप, म्हणे आपण,
हो ना मग ग्रुपवर हो, छान बनवलेले आहेत बघितले ना, मी पण ग्रुपवर टाकलेले आहे.
सुंदर दिसतात ते सनफ्लाॉवर वैगैरे पण छान दिसतात त्यातले.
हो ना, हो ना मस्त आहेत ना चांगलं आहे. तुम्ही
ऑर्डर करा.
हो नक्कीच, स ना किसा हो हो
कडे डिलिव्हर करते.
अरे वा ऑन म्हणजे आहे ऑनलाईन आहे व.
हो हो, इन्स्टाग्राम वर वगैरे पण ऑर्डर घेते ना. हो. मटेरियल वगैरे पण सेल कर ते, हा डिलिवरी चार्जेस घेऊन घेते कस्टमरकडून. काही साड्या वगैरे असतात, त्याच्यात डिलिव्हरी चार्जेसिंग लूड असत त्याच्यामुळे फ्री शिपिंग असतं त्याला.
हा मग काय टेन्शन नाही चांगलं आहे ना मग, बघावं लागेल तुमचं
तुम्हाला आहे का अशी काय हॉबी? मला माझ्या रोज हॉबी चेंज होत राहतात.
हो का स लगेच ट्राय करायचं.
हो लगेच मी कायतरी नवीन ट्राय करते. ते वुलन मॅटच पण वर्कशॉप झालं ना ते पण लगेच ट्राय केलं सगळं ते पण बनवत ते त्याच मटेरियल पण सेल करते.
तुम्ही ट्राय
हो. करते मी सेल पण केलं मी चौरंगासन अन पण वगैरे सेल केले मी.
नाही मी म्हणजे मटेरियल हो ना मटेरियल आणलेलं आहे मला ते ट्राय करायचंय आता मला पण आवड
करा करा आता हे आता श्रावण वगैरे तुझ झाल ना तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. हो. छान रिस्पॉन्स हो हो हो. करून बघा तुम्ही? गावागड नाही आणि मी मटेरियल वगैरे सेल करते इथे पिंपळगाव मध्ये.
अरे बापरे ड म हा दुकानामध्ये तुम्हाला ठेवायला सोपं होऊन जात. हो शॉप वर.
क्सोप आहे त्याच्यामुळे मग मला काही वाटत नाही. त्याचे माझे मी जे मटेरियल घेतले त्याचे पैसे वसूल झाले माझे.
अरे वा! हं हं हं हं हो ना चांगलंय.
हो. बायकांना क्रेज आहे आणि कसंच बायक काही
आणि आणि ग्रुप वर खूप छान छान घेतायत छोटे-छोटे
हो खूप म्हणजे खूप स्किलफुल आहेत बायका खरंच ते क्रोशे आर्टसच पण तो सुंदर आहे ते तर किती बारीक काम आहे मानमोडीचं काम आहे तिथं.
हो ना. तेच ना आणि करतायत बऱ्याच लेडीज करतायत. त्याच्यात मम्मी पण मला बऱ्याच गोष्टींना हे मिळतो त्याच्यावरून शिकायला मिळत.
स्कोप आहे त्याला बर्यापैकी. मी पण आता रील्स वगैरे करते ना चांगला रिस्पॉन्स मिळतो.
हां मग
साड्यांचे वगैरे पण रील करते मी.
आणि काय नाव का नाव काय म्हटलं तुम्ही?
मनस्वी कलेक्शन्स मनस्वी कलेक्शनस ट्वेंटी थ्री असं आहे पिंपळगाव बसवांचं पाहिजे.
बर बर नक्की करेल मी.
तसं मी बाय प्रोफेशन वेब डिझायनर आहे. वेब आणि ग्राफिक डिझायनर आहे पण मग मुलगी लहान आहे त्या त्याच्यामुळे मला आता जॉब करणं शक्य नाही्.
पण मग जरी जॉब करणं सोपं नाही तरी शॉप सांभाळता ना तुम्ही? पूर्ण वेळ त्याच्यात जातो ना तुमचा पूर्ण सकाळपासून पूर्ण दिवस तुमचा तिथे जातो ना मग आणि कमी कर ते नाही ना त्यात तुम्ही शॉप सोडून पण बाकी पण आवड तुमचा जप
हां काही ना काही करत राहते मी. मी मला काम आले की मीला कप घेऊन येते ते पण काम करते काय करत राहावं लागत अरे आता जे शिकलंय ते सोडत सोडवत नाही ना ते तर ते तर प्रोफेशन आहे. हं. ती आवड होती ना मेन म्हणजे.
म ते प्रोफेशन तर जपलंच पाहिजे ना, ते मागे सोडून त्याच्यासाठी एवढा हे केलेला हाय.
नाही, त्याचासाठी शिकले सगळं केलं. पुण्याला जॉबला होते पण म आता पिंपळगावंन कसं? अपडाऊन करण
हूं, नाही नाही मुलगी लहान असल्यामुळे इसकाउंन
सासू आहे पण मग किती कोणाच्या भरोशी सोडायच असं.
हूं, नाही, म मुलगी तुमबीशॉपरच असते का मग सोबत?
नाही येते ती शॉपवर येते काल पासपर्यंत तर शॉपवरच. आज खूप पाऊस पडला तिला म्हट तिला येऊ नको म्हटलं. तुझे हाल होतील उगच, यायला जायला प्रॉब्लेम हो तो गाडीवर येते ना पाऊस असला तर तिचे पण हाल, म्हटलं येऊ नको आज.
हो बरोबर आये.
खूप रड खूप रड रड केली पण थांबली, मग आता काय करणार.
ठीक आहे रड रड केली तेवढ्या पुरती पण मग हलवणे. पेक्षा आणि आता स आज आज होता पाऊस बऱ्यापैकी पाऊस हो आज सकाळी सकाळी हुता इकडे. हो म्हणजे सकाळी झाल. आता दुपार नंतर नाही इकडे काहीच.
इथं दुपारी पण झाल. सकाळी थोडा होता, दुपारी झाला बराच.
ग्रुपवर ते प्लास्टिकचे फुलं वगैरे शिकवले, अजून केक वगैरे शिकवले तर का? हा खूप छान छान केले.
जॉईन आहे का?
माझ आता वर्ष होत आलं, मला जॉईन होऊन.
हा का? मी मी आता रिसेंटलीच केलं. दोन एक महिने झा
हा नाही मला वर्ष होत आलं म्हणजे तरी, नऊ आठ नऊ महिने झाले मला जॉईंन होऊन तरी. हम्म हो एक मिनीट पाच
त्याच्यानंतर माझी ओळख झाली मॅम शी मग अ जॉईन केलं मी.
चांगलाय पण चांगला आहे ग्रुपला जॉईन झाले ना, एक खरंच आपल्या पण कलेला वाव मिळतो. पण आपल्याकडचं पण ते टाकतो त्यात अ मार्केटिंगच्या हिशोबाने त्याच्या आणि खूप भारी येत. मी काय नाही घरी.
इंटरॅक्शन पण वाढतं ना, म्हजे कश कशा लेडीज असतात काय बरं? बरच इंट्रॅक्शन वाढतं. हो.
आपल्याला कम्युनिकेशन वाढत मग बरोबर आहे की नाही.
ठिकाणी सगळे भेटून जातात ना. शंभर ठिका
एक सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लेडीज आऊट ऑफ महाराष्ट्र पण येत ना. जॉईन मग. पंजाब, हरियाणा अजून राज हा ना, अशा पण लेडीज जॉईंट येत आपला त्याच्यामुळे
कसले वर्कशॉप केले आतापर्यंत.
मी कप केकचा केलेला आणि अजून ते प्लास्टिकचे फुलं वगैरे होते का त्याचा केला होता बाकी मग माझा पण वेळेनुसार ॲडजस्ट व्हत काय होत. त, त्यांचा जेव्हा क्लासचा टायमिंग असतो, तेव्हा मुलांच शाळेचं त्याच ऍडजस्ट होत नव्हतं माझं, तर मग सगळ्याच ह्याला नाही होत.
नाही एक आणि एक व्यक्ती कुठे कुठे पुरणार ये?
व्हईना मग, कस मुलांची पण शाळा असते, ट्युशन असते, त्याच्यामध्ये वेळ यायला नाही जमत आणि कस मुल शिकत शाळेत जातात ना, त्यांना घ्यायला जा, सोडायला जा, परत त्यांचा अभ्यास पण करा. नाही होत मॅनेज दोन- दोन ते तु, ते तरी तुम्ही एक एक सांभाळताय, दोन दोन सांभाळायचे जेवण तो जरा जास्त मोठा टास्क होऊन जातो.
हो खूप फरक पडतो. एकाला सांभाळायला गेलं दुसऱ्याचं काहीतरी निघत.
ह तरी माझे माझे मुलं मोठे हायेत. एक चौथीला आहे, एकटा नवीला आहे. त्याच्यामुळे मोठा मुलगा घेतो, त्याच त्याच करून लाहण्याला लक्ष द्यावं लागतं ना?
हूम्म. माझी? तर नाही हिंमत होत दोन सांभाळायची.
पण मग आता, हिमत नाही होत मगा. असल्यावर काय करणार आता नाही का?
हा ते तर आहे. ज्यांची ज्यांची कॅपेसिटी शेवटी.
हा ते तर आहेच. म आता तीन वाजेचा गेलेला आहे, एक लहान मुलगा. तो आता येईल साडेपाच वाजेला त्याला घ्यायला जावं लागेल आणि कस वा इतकं ट्राफिक हे ना कि मुलांना एकटं सोडू वाटत नाही अजिबात. बेकार रे एक तर सगळं एक इथे नाशिक मध्ये तर सगळं
सगळं खोदून ठेवलेलंय. भयानक केलेलंय. माझी दर आठवड्याला ना शिकला चक्क
डायरेक्ट नको जाऊ वाटत.
हा बसचे सगळे रूट्स पण चेंज होऊन गेलेले, इतक अवघड झा
सह सहस सगळच, तेच ना. हम्म ह छान वाटलं मला
आता अजून हो माझा पहिलाच हो ना
हा हो ना, बरंय. करत राहायच्या. नवीन नवीन क्लास जॉईन करत राहायचे, शिकत राहायचं.
हो ना, हा ना.
नाहीच नाही. बरं मी करते आता इकडनं कॉल करते तुम्हाला चालेल.